हॅलो
हा बोला ना
हां ताई नमस्कार
हो ना
काय करता तुम्ही कशा आहात?
स छान
हॅलो आवाज येतोय का?
हा
आवाज येतोय का?
हो हो आवाज
हा म्हटलं कशा आहात तुम्ही
मस्त छान आहे म्हटलं.
हा, तेच तुमच्याशी बोलायचं, बोलायचं पण मग सध्या मी गावाकडे गेले होती. मला काही तुमच्याशीोध जमलंच नाही म्हटलं तरल आपण टाईमना फोन करूया
बलाला
गावाकडे जाऊन खूप आनंद झाला मला बघा ना, गावातलं आणि शहरातलं वातावरण किती- फरक असतो, हे आपण होऊ शकतो.
ऍक्च्युली महत्वाचं काय तुलनात्मक विषय- अ.. कारण की जीवनशैली वेगळी वेगळी अस- ते आणि ग्रामीण भागामध्ये, गावाकडे, निसर्गाचे सानिध्यात - शांतता मिळते, तसं शहरा- मधे आपण फक्त प्रगतीपथावर असतो आणि फक्त- ती राहते, असं भरभर भरभर जीवन लिवून जातं जे की स्वतःला जगताच येत नाही.
बर सर
तुम्ही काय म्हणता, गावाकडे काय काय वाटलं मग तुम्हाला?
गावाकडे बघा आज काल नेमकाच पाऊस झालेला होता. शेतकरी हे फेरणीसाठी निघालेले होते. त्यांची ते पेरणी बघून, नांगरणी जे काय आहे- झाडे, वेली ते इतकं त्यांना बघून- इतका आनंददाय वाटत होत, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो- आनंद होता, तो वेगळाच होता बघण्यासारखा, कारण शेतकरी बघा आतुरत- हो, हो, आतुरतेने पावसाची वाट बघत असतो.
ऍक्च्युली गावाकडचं जीवन आहे ना, खर तर गावाकडचं जीवन- अत्यंत शांत, शांत आणि निसर्गरम्य अस- सगळ्यात महत्त्वाच म्हणजे ते वातावरण प्रदूषण मुक्त राहत, ताजी ह- वा आपल्याला तिथे मिळते, निसर्गासोबतच जवळीक - मिळते, तिथलं सामाजिक जीवनामुळे आपले आपुलकी आणि घट्ट नात- मजे असतात ते अ सर्व दुःख विसरून माणूस- गावामध्ये, गावाकडे माणूस एकत्र येतात. बरोबर आहे की नाही? हं.
आणि पहिला पाऊस पडला ह- बोला. बोला ना तुम्ही.
गावाकडे कस शिक्षण पद्धती, आपल्या आरोग्यासाठी हॉस्पिटल- त्यांनी सुविधांचा आपल्याला अभाव दिस-
तसं शहरामध्ये पटकन हे उपलब्ध असत, सोईसुवि- यक्त आणि गतमानसर असल्यामुळे आपण त्यांना खर तर नगर जीवन म्हणतो, शहरात- जिवन असतं, ठीक आहे सुविधा उपलब्ध असतात, प्रगती- परंतु काय होतं ना, म्हणजे माणूसकी असती ना ती फक्त गावाकडे-
बर बर आणि कोणतेही मदत असो, गाव म्हणजे गावातले लोक पटकन पट एकमेकी- च्या मदतीला धावून जातात. तसे शहरातल्याना एकमेकांचे काही देणं देणं नसतं, ओळखीच असलं तरी ते अनोळ- खीच वागता.
कारण की कस असतं ना, शहरामध्ये वेगवान जीवन पद्धती म्हणजे नाही का चौवीस तास- काही ना काही सुरूच असतं, म्हणजे पळत्या वेळेसोबत प्रत्येक वेळ- धावतांना दिसतो, मग तिथं मार्यादा नाही राहत. म्हणजे कि आता गावाकडे प्रदूषण होत नाही, शहरामध्ये प्रदूषण होतं. वाहतूक कोंडी होती, गर्दीेचा- प्रचंड त्रास हा शहरामध्ये बघायला तस गावाकडचे लोक काय करतात क अ मग तुम्हाला खर सांगायचं ना आता शहरातल्या लोकांकडे तुम्ही कधीही जा तुम्हाला आर्धा कप चहा मिळेल. गावातल्या लोकांकडे जा कपाच्या वर बशी भरून चहा मिळेल.
बरोबर.
हे शहरातल आणि गावातल अअ- म्हणजे आपण जे बघतो, ते खर तर असं आहे.
हो, आणि ते पण बघा
मन शांती आणि संस्कार आपल्याला गावाकडे मिळतात.
बरोबर. बसायला गेले तर हां -हां.
बघायला गेलेत का आता?
बघायला गेले तर बघाच शि चांगलं आहे, फक्त प्रत्येकाची भावना. तस गावात मोठे मोठे अधिकारी हो शिक्षक होता, डॉक्टर होतात. फक्त शिक्षण नाही त्या-त्या प्रकारे त्यांना गाव संस्कार ही समजता आणि वेगवेगळे सण, परंपरा. याविषयी पण त्यांना भरपूर माहिती असते, जी शिक्षणात नसते.
सोयी सुविधा न आहे पण काय असतं ना गावातल्या मुलांनां असं वाटतं ना, आणि आपण शिकाव. म्हणून तर शहरामध्ये येत असतात, पण मग त्या शहराचे वळण लागत. गावात
बरोबर
असं दाखवायचं, मी म्हणजे काहीतरीच. असं न असं नसावं. बरोबर कि नाही.
हो
आपल्या मातीचा, आपल्या तथ्यांचा, आपल्या गोष्टींचा. येतोय का?
हा आता येतोय पुर्ण.
गावाकडे कस असतं ना लोक रोजगार वगैरे काही करत नाही मग या शेतात आणि तुमच्या शेतात असं काय पण करून ते लोक काम करत असतील गावाकडे. याला माणूसकी म्हटलं जातं, परंतु शहरामध्ये काय असतं ना रोजगार उपलब्ध असतो. मग दुसऱ्याच्या हाताखाली काम करावं लागतं, मग कुठं जाऊन ते पैसे देतात. बॉस राहणारच. बोलणार, शिव्या देणार, काहीतरी इज्जत काढणार मग ते सगळं ऐकायला मानूस मात्र शहरामध्ये रेडी असतो, पण तोच माणूस जेव्हा गावाकडे जातो, तेव्हा मात्र असं दाखवतो. मी म्हणजे खूप मोठा साहेब आहे, काहीतरी असं दाखवलं का?
बरोबर
मग त्यावेेळेस त्याने माझं तर म्हनण्या-नुसार माती मातीची संस्कृती जपली पाहिजे. आपल्या मातीला विसरला नाही पाहिजे. म्हणजे त्यांनी तिथे जावं आणि तिथल्या लोकांना उलट सांगतावं. आपण ह्या मातीमध्ये आहोत ना तर आ पण खरच सुखी आहोत. शहरामध्ये गेल्यानंतर माणसाचं फक्त राहणीमान बदल त बाकी काही नाही होत.
त्यां बघा ना गावाकडची मुलं कसं एकत्र यून खेळतात तस शहरी भागात मुलांना ते शक्य नसतं.
हा.
काही गोष्टी बघा आपल्याला आपल्या शरीरासाठी हे हा. वेळीच व्यायाम अशा प्रकारे समजता आपण आजकालची मुलं बघा तो गेम खेळत नाही. पहिल्याची मुलं कसं गेम खेळत होते. हाव कबड्डी घालायलं. पण डाव क्रिकेट
वेगवेगळे खेळ असतात ना, गावाकडे ना कसं असत. गावाकडे म्हटल्यानंतर मुलं हेना मातीमध्ये जास्त खेळतात बरोबर की नाई आणि मा ते हाताला लागलेय ना तुम्ही आजूनही बघा गावाकाच्या मुलांचं हस्ताक्षर हेणा सगळ्यात सुंदर असतं. सर्वात सुंदर कारण ती ती मुलं मातीमध्ये खेळलेली असतात. त्यांच्याकडे एवढं लक्ष दिलं जात नाही कारण ते थोडेसे धूळ लागले काय माती लागली काय अरे काही मी हात पाय धुऊन टाकेल मुला शहरातल्या मुलांना बघा छोट्या थोडस काही झालं की लगेच तयारीतच अस का कधी पाणी जवळ जायचं आणि साफ करायचं असं नसावं. आणि शहरातल्या मुलांना थोडस किटकिट करतात म्हणजे सगळेच नाही करत पण मग म्हणजे आपण आपण असं कोणाला दोषही नाही देते पण शहराच्या जीवनापेक्षा गावाकडचे जिवन कधीही योग्य आहे. आता बरेचसे लोक काय करतात शहरामध्ये नोकरी करतात गावामध्ये शेती घेतात.
मग ते कशासाठी घेता कारण ते कधीतरी सुट्ट्या वर हा म्हणजे गावकडे जाता येईल. दाखवता येईल कि हे बघा आपलं शेेत आहे. कस आहे इथं पाणी आये, इथं रस्ता आहे अस सर्व गोष्टी मुलांना सांगता येत, दाखवता येत
बरोबर ह्म.
अ शेतीची माहिती पोरांना समजते. तसं शहरात राहून अ तुम्ही फक्त एखादे उपक्रम राबवू शकता किंवा म तंत्रज्ञान बनवू शकतात पण जी खरी गोष्ट मातीमध्ये आहे. जी कष्टामध्ये आहे, ती नाही पोरांना सांगू शकत ना बरोबर आहे की नाही?
ठीक आहे. हो.
हम्म, मुलांना ते तंत्रज्ञानाचा वापर फक्त पैसा कमावण्यासाठी करणार. म्हणून का असं म्हणणार आहे का शेतीमध्ये गेल्यावर खूप छान वाटल. गव्हाचं मशीन घेऊन गेलो होतो. आणि गहू काढून आणला. पण हेच तू काढाला जा बरं तुझे चार लोक घेऊन जा तू स्वतः थोडस काढू लाग बर मग समजत. खरंच गावाकडे, जीवन कसं असतं.
गावाकडे बघाना हाव एक संस्कृत विषय बघताना एक परंपरेचे असे एकूण नवीन त्यांना वेगवेगळं शिकायला मिळतं ते शेती काम का होईल वेगवेगळ्या पद्ध परत प्रयोगाने शेती करता करतात ते पशुपालनही शकता.
हा आतापर्यंत हे ना रूढी, रीती, चाली, परंपरा या सगळ्या गावाकडून जोपासल्या गेल्याय ज्या की शहरामध्ये इतक्या जोपासल्या जात नाही
हं बरोबर
कमी लोक असतील की जे आता मला सांगा बरं बैल पोळा बैल पोळा गावाकडे जास्त होणार की शहरामध्ये नकली बैल अ ठेवतो आपण घरामध्ये त्यांच्या समोर अन्न ठेवायचं अनं झाला आमचा बैल पोळा. केली होती पुरणपोळी पण बैलाला दिली का नाय दिली गावाकडचे लोक आधी बैलाला खाऊ घालतील म स्वतः खातील कारण शेवटी रानामध्ये कष्ट करणारा तो राहतो. हे गावाकडे शिकायला मिळतात मध्ये शहरामध्ये बैल
च पण वेगळी असते ना हा ती मज्जा पण वेगळी असते बघा आता बैलपोळा सण तुम्ही बोलल्या ती बैल सकाळ पाासून सजवणं म्हणजे स्वतःच्या हातानी डेकोरेशन करतात वेगवेगळ्या डिझाईन काढतात बैलावर गावात ती मिरवणूक निघते.
हो चालेल ताई चला बोलून छान वाटलं तुमच्याशी हो